आता
किती कॉल झाले.
झालेच झाले आत्ताच दुसराच आहे माझा.
आत्ताच स्टार्टिंग केले ना?
हूं हूं हूं हूं!
ह मग चालते मी काय करते माहिती आहे माझ्यासोबत तुमचे पाच, आणि माझे पाच, असे आपण करूया आणि
आइका ना, आइका ना, आइका ना, आऐका ना, आप ण नॉर्मलवर बोलू आत्ता काय म्हणता, बाकी काय चाललं.
हा बरं चालतय अ तेच, बाकी काय नाही निवांत.
तेच ना तुमचे पोरं कितवीला हे आत
मुलगी आ माझ मुलगी सातवीला आहे, सेमी इंग्लिश ला घात तीला वाळव्याला मुलगा एल कयू केेजी लाय.
चांगलंय, चांगलंय. बई मुलगी मोठी म्हणजे तुमची, माझं बी सेम हे माझ बी से सेम ये मुलगी मोठी हे.
हा होय सात, म दोघांच्यात सात वर्षाच अंतर आहे.
अरे बापरे, माझ आहे साडेचार वर्षाच.
नाही मुल म्हणजे ते सात वर्षाच आत्ता मुलगा अजून पहिलेला सुद्धा ना युके जीला आणि सातवी ला आता आजचा सहा वर्षाचा येतो आता ऑक्टोंबरला सातव लागतं त्याला
तो आता सहा कि सहा वर्षाचा आहे यू केे जीला
हम्
हा का माझा आता नर्सरीला आहे तीन वर्षाचा
हम् इथं कसं पाच वर्षाच्या पुढेच घेतात सिनियर के जी ला आणि
चांगलं ना पाच वर्षाच्या पुढे घेणं म्हणजे चांगलं आहे कारण तुमचं पूर्व पाच वर्ष तरी काहीतरी खेळू शकल बागडू शकलं इथं तीन तीन वर्ष चाळीस चाळीस वर्षांचे पोरांना कोंबून द्यावं लागतं आणि काही नाही पोरांना काहीच नाही आता माझं पोरगस लि ली सकाळी साडेसात आठ वाजता डोळे चोळत उठ असं वाटतं ना मग पाठवणे पण मग पाठवावंतं लागेलच कारण घरी बी राहिलं अह इकडे कस आहे माहितीय का अ अडीच तीन वर्षापासूनच प्ले ग्रुप नर्सरी प्ले ग्रुप टाकतात बरोबर आणि एवढं वर्ष घरी ठेवायचं म्हणजे पुढचं चौथं वर्षाला स्कूलमध्ये जायला परत नाटक करेल ह्या वर्षी पैसे जात. त थोडंफार सवय लागेल जाण्याची जस जाईल तस अभ्यास नाहीेवी करला तरी चालेल पण जाण्याची सवय लागेल. वर्षभर
हा हा हा
कारण एवढं वर्ष हं एवढं वर्षभर जर घरी ठेवला. ना तो अभ्यास तर करणारच नाही. पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी व्हॅन लावायची या वर्षी सोडायला जातोय आम्ही
हम कशा मग तुमचं तुम्ही जाताय का मिस्टर जातात
सोडायलाच जातात प हम् त्यांच्या आजोबा वगैरे त्याचे पप्पा आजोबा घरात आहेत ना स सासरी कोुणीही सोडून देतात त्याला घेऊन पण येतात
मग जवळ आहे का
त्याला आहे तरी दीड एक दीड एक किलोमीटर आहे
हा म्हणजे गावातच तथं नाशिकमध्येच हमम हम् म चालत म
हम् टीचर् जर ला आमे म त्याला पण व्हॅन होती पणण म्हटलं उगीच तीन वर्षाचा परगे काय टाकायच व्हॅनमध्ये त्यापेक्षा मग जाय ना सोडायला जायचाच प्रश्न आहे ना
हम्म हम् जात तर का कोण पण जात इ ह
पावसाळ्यात पावसाळ्यात बघू व्हॅन लावायची थोडीफार नाही तर मग रेनकोट बिनकोट घालून
घालून पाठवायचं आता काय रेन कुठ नाही एवढ्या दोन तीन महिन्या असं टी कशलाय आपणच जरा रेनकोट त्याला घालाय आपण छत्री घेऊन जाऊन घर सोडून यायेत त्याला हम्म कं करायचं
पुढच्या वर्षापासून मग ते ना या वर्षीच घरी टाकलं नाव तर मोबाईलचा आसच एखाददा एखाद दीड तास घरी येतात तरी त्यात बी ते मोबाईल सोडत नाही. आता झोपायचा टाइम झालेला आहे त्याच वाला आता तो त्या समोरच लग्न घर कार्यक्रम आहे. तिथे गेलेला आहे. थोडा वेळ खेळायला
हम् हम् हम् म्हणून प ते तुम्हाला वेळ भेटलाय फोन व बोलाय
असा आहे
हा
नाही तर मंग रोजच य तेे आईजवळ बोलपूल
बाकी काय नाही बाकी मग काय नाही. म्हणत क
हो हो
हम् आता आमचा पाच वाजता साडेचार वाजता येतो. मग त्यांची ड्युटी चालू होते. त्याला काहीतर खाऊ द्यायचा, मग तो अभ्यास ला तो अभ्यास पूर्ण करतो, मग जरा खेळायच च परत मग जेवण मी बनवते, जेवण झालं की त्यांना भरवायचं मग जरा अस इ ज काम करत बसायच असं करतोय.
ह
मग आता शेतातली काम चालू झाली कि, मग काय दिवसभर शेतात सकाळी आठ ला गेले की. सकाळी आठ नऊ ला गेले, संध्याळी सहा-सात वाजतात घरी यायला.
हाहं चांगलं य तुमचं.
हं, हो तुम्ही काय करता मग? घरी आहेका फक्त जॉब वर जाताय.
एक मिनटं हं. हं बोला काय म्हणता?
नई वय तुम्ही घरी असता की, जॉबवर जाताय?
नाही मी सध्या आता ए करते माझं एज्युकेशन चांगलं झालेलं ये. मी एम. ए. बी. एड ग्रॅज्युएशन झालेली.
मग ते त्याच्या म हे बघितलं नाही का तुम्ही, शिक्ष म्हणजे शिक्षकच हे?
आओ शिक्षकाचा अस ये, टेम्पररी आता स्पर्धा परीक्षा बरोबर स्पर्धा परी परीक्षांच्या दृष्टीने अभ्यास बी तेवढा व्हायला पाहिजे, सास पोरं सगळं सांभाळून कमीत कमी आपण आठ-आठ नऊ-नऊ तास अभ्यास केला, तर ते स पर्धा परीक्षेचं थोडफार करू शकतो.
हम् मग एवढं आट-आट, नऊ-नऊ तास आपण स्पर्धा परीक्षेला देऊ शकणार नाही ना, कारण मुलांचा पण अब मुलांचा पण अभ्यास घ्यायलाच पाहिजे, त्यांच खाण पिण त्यांच सगळं बघायलाच पाहिजे आणि एक वेळ त्यात मु मुलं नसती तर मग चालत होत तुमच तुम्ही घ
तेच ना नई मुलं नव ती नाही, पण जे लग्नाच्या आधी अभ्यास करू शकतो, जे लग्ना च्या आधी सगळं करू शकतो, ते लग्नानंतर काहीच करू शकत नाही.
नाही-नाही आजिबात आप न करू शकत नाही, राहिलं की राहतय, राहिलं की होय नाही अं त्यात
यत, माझं आता माझ्याकडे को
आपला संसार चालवतोय, आपलं घरातल्या सासूसऱ्यांच करा, नवऱ्या च करा, तवर मुलं होतात, त्यांच करा.
तकाय समोरच तेच ना समोरच्याला असं वाटत त, डिग्री कमवून घरी ये, पण मग ती सिच्युएशन काय ये कोणी
हं.
तुम्ही सांगतात तुमच्याकडे तुम्हाला आयत सगळं पाहिजे आणि परत तुम्ही जॉब बी करायला पाहिजे. जॉब करण्यासाठी तेवढं तुम्ही समोरच्याने बी आपल्याला कॉपरेट केला पाहिजे, तर आपण करू शकतो. त आणि-आणि जॉब आणि मेन म्हणजे जॉब बी रस्त्यावर नाही नाव आता. जॉब बी रस्त्यावर नाही ना, जॉ साठी बी भरपूर ठिकाणी आता काही-काही ठिकाणी माहिती का, ज्या लेडीजला काहीच येत नाही काहीच नाहीेये, ते लेडीज चांगल्या पोस्टवर येत. आणि जे शिक्षण घेऊन, काही घरीयेत आशी गंमत ये.
आता तुम्ही पण एवढं शिक्षण घेतलय, तरी घरी आहेत बघा मग तें कि, मग राहिलच ओ तें तुम तुम्ही हे करत रहा, तुमच त्या ह ज्या जे राहिलं संसारात. ते राहीलच पुढं तुम्हाला हेच, पुढं हेच नाही तुम्ही केला.
शिक्षण म्हणजे, मला कधी-कधी अस वाटत ना, कधी त्या डिगऱ्या पहिल्या ना अस वाटत का घेतल्या असतील आपण या? ह
कशाला शिकलो असेल? असा विचार केला तुम्हाला कधीतरी वाटतच असल. एवढं मी का शिक
पण रात्री रा त्री चार चार वाजेपर्यंत हे कम्प्लीट करून आपण या डिग्री्या मिळवलेल्या आहेत, आणि आता काय करतो. आपण अ सुद्धा कधी कधी वाटत. नाही पुढे पुढे करू पण मग आत्ता हा वेळ जातोय ना आपला वाला वाया.
हम्म! वेळ गेलात का आता आता म मुलगा लहान आहे म्हणलं त्यातन तुम्हाला अभ्यास करायला वेळच भेटणार नाही ना.
कशाला मिळेल.
हो ते ज बघायचं का आता पाच मिनिटं फोनवर बोलायला. तोरा आला रडत मग मग ते, मग तेच कि रडत
अजून मी मी अजून युनिफॉर्म बदलले नाही, त्याच्या व तर तो बिना युनिफॉर्म घालूनच घरबर फिरतय.
ह, हा, हा!
घरभर फिरतो न तर तो आल्या आल्या मी फ्री राहिली तर हातपाय दुबेल तो उरलेला टिफिन असतो तो खाईल, तो टिफिन, कपडे-बिपडे बदलून मग खेळेल तो. अजून टिफिन जसेच तसे कपडे.
हा ते आता ते जाऊ राहायचं.
अस पोरांकडे, आई बाबा शेय
लक्ष देतच नाही हो आपण सत्ताच्या पोरांचं आपणच करायला लागतो, दुसरं कोण ल
कोणी करत नाही.
नाही कोण करत जच तेच बघ
कोणी का असे ना आपलं आपले आई वडील बी चार दिवस करतील पाचव्या दिवशी म्हणतील. तझ तुझ तू तुझ्या आमच्या घरी आली ना तुझ्या फक्त पोरांकडे बघ आमच्याकड.
आमच्याकडन तर नाही ब बघ असं म्हणतात आपली हम्म आपल्या माहेरला जरी गेलो तरी, आपण आपल्या पोरांची काळजी आपल्यालाच घ्यायला
ह ते सांगतात बाई तुझे परो तू सांभाळ.
आही आम्हाला का हो खरं तू तुझी पोर तु सांभाळ अस म्हणतत.
असं सांगतात.
हो.
काहीच नको घेऊ काही करूही नको, कोणतंच काम करू नको, काहीच करू नको. तेेच बसून रा तुझ्या पोर सांभाळ.
सांभाळ एवढं कर, हो कर हम्म दुसरं काय ना. स सगळ्यांच तेच आहे तुमचं पण तेच आणि आमचं पण तेच. होय.
त्या त्या फक्त हे पोरांच्या दृष्टीने ना जरा शिक्षणाचे खूप खूप खूप वाता होत. जे जे पेसिक अभ्यास करून दिला पाहिजे, तोणी दिला जात वायपळ काही बी शिकवायचं म्हणून शिकवायचं आणि मेन म्हणजे, आईवडलांना तण द्यायचं दुसरं काहीच नाही.
ह तेच करतात शिक्षक दुसरं काय.
हा प्रोजेक्ट बनवा, तो प्रोजेक्ट बनवा, हे करून आण, ते करून आण, एवढ्याच गोष्टी होतात. बस.
ते मग जास्त मुलांच्या पेक्षा आई आई बाबांना जास्त त्याचा हेवतोय, होय. पूर्ण तरी त्यांचा प्रोजेक्ट कम्प्लीट करायलाच पाहिजे. मुलांना काय एवढं जमणारच नाही, ते आपल्या आई वडिलांनाच होते ना ते,
अह शैक्षणिक जीवनात कसं जगायला पाहिजे. आपण व्यवहारिक जीवनात आता आपल्याला हे पुढे पुढे हे जे अ सूत्र दिलेले जाई. हे पायथागोरांचा सिद्धांत, हे प्रमेय काढा, हे काढा, हे आपल्या तायुष्यात काय कामाच येते.
हो नाहीच की आत्ता काय आपण आपण ज्यावेेळी शिकत होतो, त्यावेळी कित कितवीला गेल्यानंतर होत ते
तेीन आणि ह त्याला किती ताण दिला होता तेव्हा सुद्धा आपण किती टेन्शन घ्यायच होत्या अभ्यासाचं. आत्ता ह हल्लीच्या जीवनात आपण त्या त्याचा उपयोग करतोय का तुम्ही सांगा.
माहिित माहत की करा त हो.
आहे काहीतरी त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा आपल्याला काही का? प्रमो जायचंय का आता ह्या मिनिटाला.
माहित की हो.
आपण ते शिकलो तेव्हा त्याच्याऐवजी आपण एखादा. हं व्यक्तीशी कसं बोलावं काय वागावं पैसे कमवताना कुठे स्किल वापरावी. राणी मान कशी हे शिकल असतो तरो कदाचित आपण दोन पैसे कुठेतरी कमवू शक''--''
कमवल अस''--'' आता त्याचा उपयोगच म्हणजे आपल्या शिक्षणाचा काय उपयोग झाला पण त्या स्किलचा उपयोग आपल्याला. झाला असता शिकून काय. म्हणजे कुठेतरी आपण स्वतःच्या स्वतः आपण मिळवू शकोय आणि आपण स्वतः खर्च करू शक''--'' ते आपल्याला हे झालं असत आत्ता ते हा.
झालं असतं तर ना त्याचे जप. पान जर्मनी मध्ये जपान म सगळं शिकवलं जातं. त पोरांना.
थांबा मॅडम कटकर करवते तिकडून मी इकडून करते.